बोला काहीच नाही काम.
हो काय
हम्म नाही नाही शेजारचे तर कपडे काडून
हव काय
हम्म
हम्म झालं काय स्वयंपाक वगैरे?
हो
ह
हम्म
कशाची केली सब्जी?
सब्जी आता काय याची वड्यांची.
हो काय
हम्म.
लवकरच करत असता वाटतं, स्वयंपाक हो काय.
हो सात वाजून राहिले ना.
हां सात वाजले.
हम्म. करून ठेवले की टेन्शन नाही, मग कधीही जेवा.
हो.
किचनमध्ये गरम करूचे नाही.
हो हो.
हम्.
तेवढा पाऊस येतंय, तरी पण गर्मी होते.
आणि बाकी लेकर
हम्म. काय कल्ला करु राहिले वाटते. हा ना?
लेकरं कल्ला करू राहिले.
हम्म. बाकीचं हो, चहा पाणी झाला. अजून काही नवीन विशेष.
काहीच नाही बा, नवीन विशेष.
हम्म. झाले का तुमचे, कॉल कम्प्लीट.
नाही बाकी, आहेत असं.
हो काय?
हम्म. आजचं वातावरण मस्त आहे.
हो आजचं वातावरण चांगलं आहे. सकाळी पाऊस आला होता ना.
हम्म.
हम्म, आता मस्त हवा सुटून राहिली.
हो. कित्येक जणांचे आले, होते कॉल मगं.
कॉल आले होते ना, बरेच जणांचे आले होते.
काही काही बाया जास्त वेळ बोलतच नाही, चार पाच मिनिटच बोलतात.
हम्म लवकर लगेच.
हां, लगेच ठेवतात त्यामुळं.
हम्म. काय कै बन.
हो ना. ते एका ताईचे बी तीन गेले म्हणतात तसे आढाव ताईचे.
हं काय.
हो तीन अं.. गन्यामध्ये करतच नाही म्हणे, काय तसे उचलेच नाही म्हणे तिनं.
हा ते डायरेक्ट मग, झिरोच दाखवते ना झिरो सेकंद.
हाव. मी बोललेच नाहीये तुम्हाला डायरेक्ट पण काल माझ मलाही केला तुला कॉल रिकामाच गेला म्हणजे चार कॉल गेले.
हौव काय.
हम्म चाल, पहिले आधी मला केला होता, नंतर मग.
आणि मग ते त्यासाठी आधी पहिले फोन साधा कॉल लावूनच मग.
हम्म नाही लावला होता पण काहीतरी मला वाटतं कनेक्शन इश्यू होता वाटत त्याच्यावरचा.
हो का?
हम्म.
हा ते, नेटवर्क प्रॉब्लेम माझं पण एक तसाच गेला ना मग. मी मी लावला आणि तो त्या बाईनं उचलला, शे तो डायरेक्ट कट झाला मग काय. काहीच नाही बोलला गेलं आणि तसाच गेला तो पाग.
हो तेच ना?
हम्म
त्यांनी आधीच, हो दूर झाल्याने जात.
आज पावसा आला त्याच्याच्यान खूपच नेटवर्क प्रॉब्लेम होत
बाकी तुम्हाला आले असतील ना खूप जणांचे कॉल.
म्हणजे उचलच नाही झालं. त्याला टाईम पाहिजे मला असा
हो टाईम पाहिजे.
तुमच्या जवळ टाईम नशिन एवढा.
नाही आजच तर बाहेर गावी गेली होती.
हं काय.
हम्म बरं वाटले.
हम्म फिरायला गेल्या होत्या काय?
नाही ऍडमिशन साठी.
हो काय?
हम्म यमीचे एम ए ची ऍडमिशन केली नाही अजून बाकी आहे.
हो बाई
आता एमए करणार आहे.
हम्म पण विषय आता पो काय होत विषय म्हणजे दोन सेमिस्टर आहेत ना सेमिस्टर पॅटर्न आहेत.
हा ते सेमेशर पॅटर्नच असते नाही मले.
हम्म हम्म सहा पुस्तक आहे.
सहा
हम्म.
हो काय?
हम्म हो आता काय त तू कधी करायच काय?
हा ना वरवटलं झालं ना चालू आहे ना एमए?
हो झालेला लई दिवसाचा लकी हम्म. चांगला मोठं कॉलेज आहे.
हा कॉलेज मस्त आहे ते, अजून चालू आहे त्याचं बांधकाम नवीन. हम्म.
त्या ओळखी पाळखी नाही त्याच्याला थोडसही वाटते.
हम्म हम्म.
काय म आहेत की नाहीथथ ऍडमिशन असतील म्हणावा?
असतील ना आता त्याच समजा बी ए झालं ते तिथंच एम ए करत असतील.
हा आता पाहा मी आज विचारलं नाही किती अ सर्वांना आहेत म्हणा तुम्ही करू काम.
हौ ना,
हम्म. हो ना आता कधी करायचं, काय करायचं.
असतील ना बरच बऱ्याच मुली असतील.
नाही आवावा असते पण ओळखीच्या असतात नाही इकडलं तिकडलं असतात.
हो हो
आता काय
हां.
हम्म.
बाकी जणं.
बाकी काहिच नाही‌.
हां.
हम्म. बायांची गडबड चालू आहे, कपडे काढायची. सगळेच झोपलेले.
आज ते पाण्याच्यान सुकलेच नाहीत कपडे. काही येतंय, हे बंद होतंय.
नाही नाही मोकळं वातावरण आहे.
हो आता मस्त आहे, आता हवा सुटू राहिली चांगली.
हा.
हम्म. त्या म्हणत होत्या ते अढाव म्हणे मी ओळखतो म्हणे ते इथे.
होय मलाच.
तसं हम्म कॉल त्या कोण आहेत म्हणे, मला विचारल म्हटलं.
किती वाजता? साडे दहा पाऊणे अकराला फोन.
बापरे.
अं मी म्हट लई दिलंय म्हटलं मग म्हणले आहे तुम्ही कॉल नाही करू राहिला कोणाला. म्हटलं बाई एढ्या रात्री जर केला तर कोणाला ऑड वाटेल ना मग. नाही म्हणे, ताई असं. काही नाही म्हण उलट बाई, आताच फ्री असतात म्हणे केला तर चालते म्हणे तुम्ही.
हो.
हम्म म्हंटल हाव काय?
आणि मला आला होता दहा वाजता त्यांचा.
हो नाही म्हले, बोले मी करत पण न्हवती, त्याच मला. केला तर चालते ताई म्हणे, मग त्याचा खाली केला आणि मग माझा झाला.
हो कायं.
हम्म. मस्त आहे ती बाई पण मस्त आहे.
अ ते म्हणे मग मी तर तुम्हाला बघितलेलं आहे. म्हणे मी ओळख तो म्हटलं मला म्हटलं काय माहिती बाई मी तर काही बघितलेलं नाही तुम्हाले. मग म्हणे नाही तर तुमचं तुमच्या जाऊबाई आहेत ना म्हणे त्या, मी म्हटलं हो. मग म्हणे की हा मग तुम्हाला बघितलेलं आहे म्हणे मी.
पाहिलं असेल ना लय वेळा दिसतात. इथून मी आपल्या घराजवळून इथून पुढं जातात.
हाव ना?
हम्म. आमचे जड मिलीटरीत असतात, काय हो ते वाटते असं काही तरी.
हो काय?
हम्म.
हा ना मस्त म्हणजे, चांगल्या बोलत्यात त्या अशा मोकळ्या आहेत बोलायला.
च आहे ना काम, साड्या विकतात ना त्या.
हाव काय?
हम्म साड्या सर्व सुंदर सुंदर कपडे सर्व
म्हणत्या म्हणत माझं फॅशन डिझाइनिंगचा कोर्स झालेला आहे म्हण.
हाव ना हाव झालाच म.
हम्म स्वतःचे स्वतःचेच शिवतो म्हणत ब्लाउज बा
हाव हाव ते दुकान आहे त्याच्यात असं घरगुती साड्या वगैरे असच.
हाव काय ते नाही चांगलं लागलं असं तेन दुकानाचं.
नाय आहे त्यांचे तर मला म्हणत मागं एकदा येत जा म्हटलं. .
हा तिकडे ह्या झोपडपट्टीत हाय वाटते त्यांचं घर.
ती हावा का?
हम्म.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
मी तर काही बघितलेलं नाही बाई अजून पण म्हणजे बघितलेलं असेल पण असं नेमकं हेच. माहत नाही की हेच्या आहेत म्हणून ते.
मला नाही तिथून लई वेळा जातो आपण ते काही लक्ष नाय हम्म हम्म जावा लागेल .
बाकी जेवण बाकी अशीन म अजून?
हो विचार .
हाव काय? हम्म.
तुमचे ही बाकी असेल म. हो मस्ती अशी आणतात की खूप मस्ती करतात.
हाव ना.
हम्म. दोघा येताय .
हो त्या मस्ती चालते दुबेची.
हाव
त्या हे चाही फोन आला होता त्या हागेचा ते म वृषालीचा ते म्हणे कि मी लावला होता म्हणून त्यांनले पण त्यांनी काही उचललाच नाही म्हणे फोन.
म ट्युशन घेऊन राहिलं चार वाज उचलला नाही गेला तो.
हाव ना हाव ना हा ते म्हणे
हा.
हम्म आणि दहा दहा ही मिनिटं म्हटलं कितल्या वेळ लाग
हो दहा मिनिटं म्हटलं म्हणजे खूप वेळ लागते.
मग तीन बायली समजे अर्ध घंटा चाललं जाते.
हाव
मग
मय का वईचे शंभर रुपये भेटतात ना.
हो तेच आहे.
हम्म जेवढं काम तेवढे पैसे असाय ते.
हा.
कमी बोललत चालते मग कमी भेटतात असं हम्म.
. हम्म. काहीतरी फेकलं बाई यांन आता.
निरा मस्त्या करतात लेकरं, चालूच ठेवता हम्म.
बाकी अजून दुसऱ गावच्या नाही आले का फोन
हो बाहेरगावचे पण आले होते ना, खूप आले बाहेरगावचे लै जास्त तर.
म्हणून आपल्या गावातला कोणी करूनच मिळाला तून.
आपल्या गावातल्या दोनच जणी म्हणजे आपण चार पाचच जणी या वाटते चार जणी.
हाव नाही ऋषाली तुम्ही मी ते आढावाण अजून एक कोणी असेल. ते वंदना रावत का म्हणता मी करत नाही म्हणता.
करत नाही म्हणते, टाईम नसेल तिच्या जवळ. हा हा. बरं हा ठीक आहे मग.